बोला
तु तुरावी नाही दुसरं टास्क केली की आताची
आ
आता नंतर नवीन आली नाही का आता ह जशी किती कॉल करण त्या दय वाटतंय ना.
दहा नाही, तीस आहे तीस.
हा रेखा ताई म्हणती रेखा ताई चे पंधरा झाले.
तेंदुपरी देन मला
त्या हा त्या म्हणे ना म्या पाच किले म्हणजे याला आणि आणखीन सपनाली, पाच किले म्हणी आणि तुम्हाला नंतर तुम्हाला नंतर बोरन मणी हो अशा म्हणत होत्या.
हा मला मी म्हणते दोन तासापासून झोपली होती मी. त्याचे फोन वाजूच दे मी बाई उटलेच. नाही आणि मग उठले नंतर, बोलायला लागले आता एक तास झाला परत. ते ना बरं, ए माग एक करून घेतली ते कूनय तर माग एक नाही केले थांबून केले. ते दुसऱ्याला बोलत बस मग, ते दुसर बिन दुसऱ्याला व्यस्त झालं मग ते कुठं लागले एकमेकाची कॉललिंग बगायला. मग राहूनच गेलं की,
हा,
हाव,
तुम्हाला काय करायचं, ये स्वयंपाकायला लागाचच काय आताच.
पाच वाजले, आज शनिवार ये. मी आज स्वयंपाकच करायला नाही शनिवारचं. कशात शबुदानच केलाता.
हम्म दोघांला राहते.
नाही मल नाही राहत शनिवार.
हा.
त्यांनलाच.
हम.
भया ना शब्द नसणार तर डब्यावर
तुम्ही त्याच्यावरच
नाही मी रात्रीची भाजी पोळी खाल्ली होती. मी शाबुदाणा कालच काही उपास होताना काय होता चतुर्थी
चतुर्थी होती ना.
हम् कालचच शब्दांना न केली माझ्या आलती. नाही मी काय केलं, साबुदाणा केला पण त्याला मीठच टाकलं नाही, अन गडबडीत लगे डबा भर ला शेतात न्याला शेतात गेलाच्या नंतर पाऊस सुरु झालं म्हणलं खा, बाई त्याला मिठाचा पत्ता नाही ना. मग नंतर लगेच घरी आले. म्हटलं खा, पुन्हा खास नाही वाटला नंतर लगी तीन वाजेला खाल्ला ते शब्दांना
हम्म खाण्या वाटत साबुदाणा बाई.
अस नाही वाटत, मी तर दिवस दिवसभर तशीच राहते पण खात नाही मी
हां
पण काल ते मिरच्या तोडायला बाई येणार होत्या, सावखड्यावरच्या मग त्याच्यामु नेलता डब्बा पण मग ते काही बाय आले नाही.
ह का,
मग ते सावखेड्या वरचा बाया येणार होते. काल बिन आणि आज बिन कुठं आले आहे पावसामुळं
हा, झाल्या का मग तोडायच्या,
मी ते थोडं लग्न आहे अजून त्या मटी बांधाले.
कितीक लागले टमाटे,
लावतय खत,
हम्,
अर्धा एकर टमाटे, अर्धा एकर मिरची होती.
हम्म. बरेय आता तीस कॉल कोणा कोणाला लावा. दहा पंधरा द्यायची देणी तर बलते देऊन ठेवले.
मी मागचं टास्क कम्प्लीट करेल नाही ते तीसच कॉल होते ते माझं वयना आता नंतर मी कॉल येल. पूजा
अ कधी हा हा आपल्याला नाही येईल ते
नाही म्हणजे मी माग पाठीमागचं करेल ते कॉल तर माझ. ते होईल नाही, ते तर गेलेच माझी पण आता येईलं मला तर दहा कॉल आता.
हम्म, नाही हो दहा नाही ताई. तसंच दाखित्या ते य ते पूर्ण झाल्यावर परत येईन पहा तुम्ही.
हो का.
माझ बी तसेंच ये आता मला काय वाटलं पाचचं आहे. मी ते पूर्ण केले ना परत पाच आले. आता नऊ झाले म्हे एक राहिला राहिला त्यात. दहाव्याच्याच्यात मी आणखीन परत वीस राहील.
बापरे.
लई यात याड्या सारखे.
हम्म नाही म्हणजे त्या याच्यावर कसं होतं एक जाणीला. लागले आपण पाच केले ना, म ती उचलत होती पण हे दुसरी तास काडीना ना. एक जणीला एकदा लागू लागला दुसऱ्यांदा लागणारच नाही तिला.
हम्म् लागतो
नाही व मी लावून पाहिलं स्वाती काकूला लावून पाहिला मग ते डायरेक्ट शून्य मार्के येऊ राहिल त्याला.
स्वाती काकू कोण?
ती बाळू काकाचीच स्वाती काकू गेली ना कार्या ऍप मदी.
हा का मग त्यांना बी लावा लागलं गड ते रेखाताई नाही का? आहे का.
हम् ते सरिता मावशी त्याची जाऊ ती. तुला आले का. राधा मावशी चं.
आ मावशी त लोणी ना ये ना.
हम्
लाव लागत गड्या त्यानला संध्याकाळी. पण संध्या पण मग काम आता असले तर मग कशाच उचलते बाई.
आज कोणाला चं काम नाहीये सगळे त्याचंतच ये आज.
हा का बरं बरं हाय त्या रेखाताई आहेच नंबर आहे माझ्याकडे त्यांच्या भाऊ च त्या
हम्म गणेश काकाचा ते ना काय करायचं आता पाच वाजले सहा वाजेचे पहिलीच लावून घ्यायचं मग त्यानंतर दूध नंतर परत त्यांच स्वयंपाक आठ साडेआठ न. वाजच तर काही कामाच्या नाही मग त्या आता केल तं आहे एका तासात.
बरं तुमचं कट झाले का मग लावते मी त्यांना.
हा त्याला. करून घ्यायचं एकदा साधा कॉल करून सांगायचं माझा तेवढा फोन उचला हा पण जर सांगितलं नाही ना डायेक्ट लावून दिला मग ते शून्य मार्क
हा शून्य मग मी आत् रेखा ताईला लावला ना दोनदा तर ते नाही शून्य शून्यच धरून घेतले. पोरींनो चल नाही इत
ऑनलाईन होत्या त्या रिंग रिंग जात होती पण त्यांनी उचलला. नाही ना.
हम्म माझ वि ते हे ना उचललं नाही स्वप्नाली ताई ना ना आमच्या छकु उचललं नाही तर डायरेक्ट दोन शून्य होऊन जाईल मला आता
पहिले फोन करा आणि मग ते करत.
नाही ना संदीप भाऊ ला. शून्य आला संदीप बोला के होता मी पहिले पण त्याच्या रिचार्ज नव्हता त्याला उचलले गेला ते. त्यांना एक शून्याला तीन शून्या आले आताच्या आता.
् हा आता तुम्हाला परत उद्या करण मी. पण फोन असला पाहिजे तुमच्या जवळ.
राही ना उद्याचे दिवस पाहू सांगेले घरीचे आहे मग
हम अग शंभू वल्ली वशील नाही तिन हे पाणी तुबेले ना अंगणात त्याच्यात हात घालरवली
पाणी खेळचलय पहिले अतरायला
वल्ली जर झालीतली मारन मी तुला
तु आल काका घेतातई अ ती यायची बाई खूबी नाही म्हणते ती नंदा बै संथडीपोचीी
त्या फने पण गीता गीताातही त्याला टाईम नाही राहत ना गीतातईली कामात्रह त्या घरचं काम कमी आहे आणि बाहेरच जादा आहे घीता त्याचं
हा
हम्म
नाही तर मग आले का कल करायचं.
अलका करही भाोच्याच्यावर बोलता त्या त्यांच नाही ना जणू
हम्म
हम्म
त्यानंदा वईला
त्यांना त्यांना दोन करेले मी आज उचलीन नाही त्या त्या जाईल याला लग्नला
आता कोणाच लग्न ब
ते गुड बहच्या भाषाचं तेव नाही का अलका
कोण गडे
ते गुड बोते अ कात नाही का शारदा काकूची बहीण त्यांच्या भाषेचं
हम् बरं अंकुश काका झाला असतो मला ते अंकुश काकाच राहिलं मधच
लग्न का हम् वनवर होते पण मग नाही झालं
हम्म आमचे गजुबाई स्वरा दोन तेे तीन चार पाच दिवस म्हणजे आठ दिवस गेले म्हजे ते सांगून गेला शाळेत
कोण
आमची गजूबायाची स्वरा आणि आता परत फाट्यावर जोरवली
हा का
हम्म
हम्म
ती म्हणते काही चांगली शाळा नाही येईल मारता बाई त्या शाळेत ह अहो आंटी ले मारता त्या शाळेत मला त्या शाळेत जायचं जस नाही आता असे म्ह त तिवाला
हा आ का
हम्म
किती किती मिनिटे झाले
आठ झाले नऊ दहा
का बरं बोलायच जेवर येत काय बोलायला समजत नाही ना
आपल्या विगसरा मायाराला फोन के कमीच वेळ बोलतोवढे टाईम थोडी बोलतो आपण
हा
जदा बी टाई बोललो दुसरा परत याच्यात त काय बोला कळतच नाही
हम्म तुमचं भैया
भैया समोर जाल खेळायला
हम् हग
तिथे समोर टीव्ही पाहातो
हा आगं शंभूवल्ली वशीना बाई
अ ते दहा मिनट हो ते बाहेर गेले
हम आ का
हम्म
तुमचं नाही का दूध निघत नाही
नाही नाही आमच्या आम्हीच तर उकडा लाहिले रोहिनता इकडं
ह आ का
तू मला काय करतं तू
हा हा या मला
गाय आहे का
हा
किती एकच आहे का
आ
गायक आहे का
हा
हो का
तिल टोला द्या तील तिकडे आलेतर लय मारीन
पाचच मिनटं ना थांबा ना तुम्हाला काय करायचं कोणच असो पाचच मिनिटं थांबाना
झालं पाच सेकंद झाले हो झाले हा द्या टाकून घुली
अच हा का कटवा